हॅलो
हम्म आम्ही झालं आवरलं अंथरूण टाकला की नाही
हंतरून टाकून दिलं आणि म्हटलं बोलायचं मला वाटलं झोपलीचं वाटत करू का नको मनात केला आणि
नाही नाही साडे दहा पर्यंत, झोपतोय मी अजून वा जा येत नाही ह आता मोबाईल बघत बसलेलो
मला वाटलं झोपलीत मग मी लाव क नको लाव नको मण म्हटलं यता पहिला लावून बघायचं लावून बघायचं म्हटलं एकदा आणि मग हे करायचं पंधरा झाल्यात आता
पंधरा झालीत काय
पंधरा मधलं पास सहा जातत
ते जायना सणार माझं पण तस जातात पाच सहा जातात बघा सत्तावीस झाल्यात माझं सत्तावीस मधलं पाच सहा जातात
सत्तावीस म माझ पंधराातलं पास, सहा
आता सत्तावीस कॉल व्यवस्थित करा मग आता खरं माझ झालं की नाही मा्मी तीच मी तुम्हाला लावू शकत नाही तुम्ही मला
तं नाही हा मग मग तुझं तीस पल तीच कॉल तू कं्प्लीट करू नक माझं होपर्यंत माझं झालं की नाही माझं म्हणजे आता दोन राहिल्यात म्हटलं की मग तुझं दोन राहिले
आता उद्या करणार वय मी सोमवारी द्यायचं आहे टास्क मग मला मामी वेळ मिळत नाही हो आणि पेपर आलं त्या जाण्या अभ्यास उद्या दुपार पर्यंत त्याच का तुम्हाला
हा उद्या दुपारपर्यंत एक थोडं करतो ग मग आणि त्यातला नंबर कोण एक थोडं करतो
हा हा होय नंबर उडका की जरा म्हणजे तुम्ही सेफ राशला मला माझ्या वेळेनुसार हे कर मी बाकी काही नाही मला ते फोन व बोलून बोलून कणताा आलाता
मग तेच मी पण आता अ परवा एक बाईला लावल होतो तिला त्या जरा असं आहेत काय बघ
काय म्हणायचं तुम्ही पाच करा म्हणायचं मी पाच करतो असं करायचं लवकर लवकर केलासा बर आहे म्हणजे कसं अ हे होते हो
माहिती काय फोन केला म तुम्हाला वेळ कधी आहे सांगा मग दहा मिनिटं वेळ आहे काय मग त्यानी म्हटलं हरक म्हटलं लावा तुम्हाला कधी घेय तेव्हा म म्हटलं तई मी पाच मिनिटात फोन करतो प चालू ठेवा सांगितलं मग तेनी चालू केलं बोललो दहा मिनिट म्हटलं तुम्हाला कधी वेळ असे तेव्हा मला करा म्हटलं, फोन मी उचलतो पण मग चालतय म्हटले मला गरज लागली की मी उचलतो असं म्हट
हा हा गरज लागली की उचलत
मला गरज लागली की मी तुम्हाला कॉल करतो म्ह मग त्यांना त मेंबर ग त्यांचे तसे म्हणून त्यांनी केला नाही कॉल आता आम्हाला गरज आहे म्हटल आम्हाला करायलाच पाहिजे की
सगळ्यांची नाव घ्यायची हो सगळ्यांची घ्यायची आणि कोण असं सगळ्यांना एकच मेसेज म्हणजे एक मेसेज करायचा कुठल्या तर बाईला तोच मेसेज सगळ्यांना फॉरवर्ड करायचा
मी मेसेज करायला नाही मी त्यांना डायरेक्ट कॉलच लावला तुम्हाला वेळ आहे काहीतही म्हणून
हा हा
ते निंबूी म्हणतातच की हय दहा मिनिट बेय म्हट न तर मग दहा मिनिट तर मी कॉल करतो ऍप चालू ठेवाणून सांगितलं की चालते म्हटलं मी दोघी तिघींना लावलो तस सांगितलं आणि एकट्या अनेकट्या तई होत्या त्यांना लावलो त्यांनी म्हणालागल तर आम्ही अं चार वर्षापूर्वी मला आलेला म्हणालागले कॉल हार् टास्क आणि माझं लिमिट संपलं आहे वाटलं
हम्म
हम् म्हणजे त्यानी अ हे करतोय म्हंटल्या मग लिमिट संपले म्हणलं मम ममी कसं लावणार तुमच लागत नाही आणि माझ्याकडनं तुम्हाला लागत नाही म्हटलं
हा हा हा हा
ममी लावलोने
हम् हम
मग उद्याची झाली तयारी सगळी
अ उद्याची तयारी म्हणजे सगळं पुसणं बिसणं सगळं झालेलं आहे त्या उद्याच जे राहिलंय ते उद्याच करायचं की तेच जेवणाच वगैरे सगळं आम्ही बाजारला गेल तो आणला
हा हा मगाशेत बाजारला गेलताचा काय
होय घरातलं पण माळव आणायचं होतं तसंच मग ते जेवणाचं पण माळव आणलं सगळं काय आलं पावसर सांगितलेलं ते ना पुदिना एकक होय कोथिंबीर दोन आचार्य आकाचाचा मित्र आहे तो
हम म हॉटेल हटेलवरती असं शेफ असतील का म्हण त्यांना बरोबर परफेक्ट जमता येते तेवढ्या लोकांचं
होय आणि आठ किलो कांदा पाहिजे म्हटला
बाय बाय बाय बाय होय त्यांना ते काय म्हणतात त्याला काम बिर्याणीला कांदा आणि टोमॅटो जास्त वापरतात
होय आणि आणि काय बरं लिंबू एक दहा न गाण म्हणलाय लिंबू काय आणलंत सोडं सगळं आणलंय कोथंबीर दोन लसणा ज पाकळ्या तेवढ्या अडीचशे ग्रॅम नाही पाचशे ग्रॅम सांडला
ह आल्या लसणाची पेस्ट करायला असेल
हा आलं पण अर किती पावश आणली वाडते पावशरच साठला आहे साठ रुपये पावशर आहे आलं
लैमाग झाले पा दहा रुपयाेला दोनच तुकड देतात
बघा कि
होय म चाले
एवढच एवढंच हॅडल आहे बाकी खडा मसाला ते दादा आणला आणि मग अे आणल्या दुकानातलं सगळं तांदूळ बिंदूळ तुम्ही येऊ शकत नाही सामो उद्या
आता नाही मगा शाबा फोन केला तर अस
हा हा
म्हणत होते तो आता आई पप्पा आलात की आणि आम्हाला इकडे चिनू आणि त्याने सगळेजण आल्या मग पोर्ट्रेकडे कोणता जायला पा का बघू मग फोन नी मोठी गाडी जर घेऊन रोमामा येत असलाच नाही तर मग त्याच्यातन पोरांना पाठवून देतो मग
होय चालते की
म आम्हाला बिर्याणी पार्सल कय करा इकडं त्यांच्यासोबत
करता की
मग कसं आम्हाला याय जमणार नाही का तसं कसं सगळी जाऊन मग तिकडच पण कोणतरी जायला पाहिजे पोल्ट्रीकड मग कसं सगळेन कोंबडी तयित घरात.
होय होय.
मग सगळं उघडं टाकून कुठं येतेस आई पप्पा येत असतं तर काय वाटत नाही ग.
होय होय.
घरात कोणतरी वळेस. माणसं असलं की काय वाटत नाही व वच मायचत नसत.
बरोबर आहे.
ंत्र असले तर काय वाटत नाही का सगळीकडेच कस. जाणार हे कोणत्र आलं झालं की.
हम्म बरोबर. बघा मग कसं येत त्यांनी मग तसं करूया.
बघ्या पोरं मोठी त्यानी गाडी घेऊन आलं तर मग पार्कला तेवढं पाठवतो. आराध्याचा काय पेपर आहेत.
हा हा.
चिू येणारच आहे उद्याला काय नाही दे. तुझी रेसिपी अर्धीच राहिली किती दुपारी सांगली.
कुठपर्यंत आलेली बरं हा ते सगळं ग्रेव्ही केली ग नाही मी.. अ म्हणजे काजू काजू मणा परत काळी मिरी आणि वेलदोडे. आणि तमालपत्र हे घालून अ कांदा लसूण आलं लसूण पेस्ट भाजून घेतली तेलात आणि मग ते सगळं एकदमच मिक्सरला लावलं मिक्सरमधून. ते बारीक करून घेतला आणि ते. बॉईल केलं त्याला मग ते तेल सुट तोपर्यंत भाजायच असते ना शिजवायच. मग ते झालं की अ ते झाल्यानंतर काय केल चाळणीत पुरणाची चाळण असते.
पूर्णाच्या चाळणीत घालून चाळ इथपर्यंत आलते मगाशी. हा हा म्हणजे त्याच ह आणि परत वरती राहिलेलं त्याचा आणि परत मिक्सरला लावलीस काय.
नाही ते एवढं काय करत नसलो नाही लई वेळ होते ना मग सातला जेवण लाग ते मला. पावणीसाला कराय घेतलेलो सात ला म्हणजे झालं. असं झालं असं केलय बघा आम्ही ख चव झालतो सोडा मग त्यात मलाही घातली जरा शाई. आणि खाल्लो एक नंबर लागाल त मस्त चपाती आणि ते खाल्लो.
आणि ती पनीर कधी घातलीस त्याच्यात
ते पनीरचं बॉलच की पनीरच बॉल वय ते ग्रेवही तयार केल्यावरच किती सगळं. आपलं चाळणीतून चाळून घेतल्यानंतरच क
पाणी सगळंच अर्क सगळं चाळून घेत नेहमी ग्रेवीचा त्याच्यानंतर ते गरम करायचं परत. गरम करत करत ते टाकायचं. ते तळलेलेच असते ते बॉल सगळे तळून घेतलेलच होतो. हा.
चांगली झाल त करून करून बघतो मी पण आता.
करा कि एक नंबर लागते मी रणवीर ब्रारचं ऐकतेो सगळं माहिती आहे ना म तुम्हाला.
नाही बाई मला काय माहिती.
तो शेफ आहे, शेफ आहे तो रणवीर ब्रार. एक नंबर, त्याच सगळं मला रेसिपी आवडत्यात. कसलं करतेय माहितीय तेव शेफ आहे नइ तो. मास्टरशेफ आहे, नुसता शेफ नाही, मास्टरशेफ.
हो युट्यूबवरती येतात सोड व्हिडिओ.
युट्यूबवर रणवीर ब्रारच टाकायचं. काय पण तुम्ही आता काय पण टाकलं अस आता पुलाव भात जरी टाकला त्याज बघूनच करतोय मी.
ह.
सगळे रेसिपी आहेत. चिकनच्या तेन अंडा करी तर लय भारी सांगित अंडाकरी पण केळतो एकदा एक नंबर झाल जिरा राईस आणि अंडा करी. त्याच्याच रेसिपी ऐकतोय मी, काय ते
जिरा राइस आणि अंडा करी.
होय.
चांगली झाल, चांगली झालती.
होय होय, मग
हा करून बघतो की मी पण एकदा.
म्हणजे त्यांची रेसिपी बघते, तुम्हाला लिंक पाठवते घ्या त्यांची रणवीर ब्रार ची.
हा पाठव की बघूया.
भारी भारी असते त्याचच ऐकायचं सगळं मी त्यांचंच बघून करते दुसऱ्यांच ऐकत नाही.
मी सरिताज किचनच तेवढ्याच बघतोय बाई व्हिडिओ.
हा, हा.
मराठी येतात का नाही सरितास किचन म्हणून ते सगळ्या टिप्स पण बघतोय. म ते हे पण येतय. त्याचे व्हिडिओ येतात ना आणि टीप पण सांगत्या ती.
होय ते पण त्यो पण रणवीर ब्रार पण सगळं सांगतोय.
समजाव असं सांगतोय असं काही ल पण हे नाही एकदम सोप्या भाषेत मस्त बोलतोय तो. माहिती पण सांगतोय त्याच्याबद्दल.